हॅलो, काय ओ का बरं लगेच मध्ये गेलं राग आला काय? ये बाई आवाजच नाही येत या बाईच्या फोन मध्ये बा टुंग, टुंग हॅलो, हॅलो रेंज, रेंज मध्ये या ना. हा रेंज मध्ये यां म्हटलं. हम्म आवाज नव्हता येत म्हटलं काय झालं राग आला काय?
नाही गं
हा ना म डायरेक्ट घरात दिला बा चार्जर लागत होता का?
खाली, हा मला म्हणे तुला मगाशी कसा चार्जर सांगले तु का बरं नाही आलं.. हम्म त्याच्यामुळ म्हटलं पटकन जाऊ निघून
हम्म हम् काय करताय.
काय नाही बसलेय
काय?
आत्ताच मासू बाईचा पाला होता मला मग कार्यक्रम म्हणजे मांडव वरातीचा तुम्ही या, म्हटलं कोण- कोण येतील सगळं जावई म्हट नाही गं मी एकटी येऊन काय करू म्हटलं. बरोबर कधी मग-मग नाही, नाही येतील म्हटलं त्या मम्मी नव्हत्या मम्मी नेमकी किराणाना आणायला गेले मला म्हणते आला की काय कोण. मग गप्पा मारल्या मग माझ्या मामा सासांच्या गप्पा मारल्या म हा म्हणतीस मामाचा असांशी
तुमची ओळख काय? हा तुमची ओळख काय? पाऊस आला, पाऊस आला! हा ना, पाऊस आला झाले ना आमचे कपडे ओले. हम्, कपडे काढं की काढू का नको का ओ?
या, यायला बसला पूर्ण पॅक होऊन येईली पॅक होऊन येईली.
पण ते मगाशी आलं न लगेच गेलं.
नाही नाही पॅकहुन गेली तेव्हा वलं जर झालं समजा काहीच फायदा होणार नाही.
वाळलेच ते थोडेच राहिले म्हंटलं ऊन पडलंय जरास चटका लागत होता. म्हणून म्हटलं.
हम्म हम्म. तुम्हाला आलं का फोन.
कोणाच हा नाही नाही काय माहिती बाई. काही सांगता नाही येणार. हॉलमध्ये बसलेल फोनवर बोलत होते मग कोणाशी बोलत होते त्याला
हाआ.
मम्मीने आगोदर रे कुठे फोन केला होता. नाही अगोदर कुठे फोन केला असतानी. हा हा यांच्या ह्याच्यावर आला.
ह मग. मला म्हणे मी नानाला फोन केला मी नाना म्हटलं काय गाडी असल तर म्हणे अअ बाल्याला सांगून टाक बाल्या ये बाल्याला म्हणे एवढा टाईम होईल म्हटल कोणाला म्हटलं हा तेच ना मग त्यांना म्हटलं भाड्या भाड्याची गाडी करून येतील म्हटलं त्या. म्हटल हा उलट डारेक्ट म्हण म्हणे भाड्यात गाडीवाला थांब म्हटलं मग दिवसभर थांबवतो म्हटलं त्याला पैसे देईल अशा न
हम्म म हा.
म्हणे मी म्हटल काय बसनी येऊ म्हणे बसनी येऊ ते पोरीचे पहिल्यांदी जायचय म्हण आपल्याला कस वाटल म्हणे जायला नाही म म्या मम्मी आवरते म्हणे मम्मीला फोन करून सांग का भाड्याची गाडी करून या नाही तर मग कोणाची गाडी पाहून घेऊन
ह बाई
मग बाई मग म्हटलं नाही नाही मी सांगायच म्हटलं भाड्याची गाडी भाड्याची गाडीत करून येतील त्या काय घाबरून नका म्हटल.
म आता आत जास्त नाही ठरवावं लागेल
हा मग आता आज संध्याकाळी ठरवती ना गोबडी गोबडीच्या पोराचीच गाडी पाहील हा मला म्हणे तुमच्या सगळ्यांच्या साड्या राहिली म्हणे माझ्या लग्नात तशाच राहून गेल्या म्हणे या बायांकडे द्यायच्या राहून आपल्या आळंदीच्या मॅडम.
बाबू
हा म्हणे या बायांन का द्यायच्या राहून गेल्या.
हा.
अस हा म्हणे मला आता रवीला भेटाले येतय ना. तेवा घेऊन येईल म्हटलं मग मुक्कामीची या म्हटलं बरोबर आहे का नाही. आपलं काय अ कर्तव्य आहे आपलं नं
हम्म म
म्हटलं मुक्कामी राहीन म्हणे मुक्कामी येईल नाहीत मग अशीच म्हटलं आव तिला घेऊन या म्हणे आवंतीला आता तिकडच फोन करून सांग म्हणजे तू का त्यांना दोघांना जोडीने बोलून घ्या, म्हटलं हा बोलवील ना म्हटलं. पाहिन म्हटल या ह्या माहिन्यात हांआं
हंहंहं म आता बोलावच लागल उउउउ हंअअअ हंहंहं बरोबर ना त्यांनी एवढं केलंय म्हंटल्यावर, तुम्हाला आता करणच आहे आपल्याला बरोबर आहे का नाही.
तेच ना मग, मरूदे एका एका साडीनींनेईन हजार त्याने काय फरक पडणार आहे आपल्याला.
काय रोजच करतो तेच करायचं, काय वेगळं का म्हणजे करतोच आपण हां
हमम तेच ना. म्हटलं घेऊ, बोलू ना म्हटलं, या महिन्यातच घेऊ बोलून म्हटलं आखडाच्या
हम्म हम्म हम्म
चालेल म्हणे, अक्काने बोलिवले म्हणे मग आ म्हटलं हा, आक्का का आल्या का, मग आम्हाला सांगा म्हटलं, नाही तर मग फोन करते म्हटलं
हं हं हं हं
चालू होत
मुलगा मला माहीत होती बाई म्हंटल, आता काय करू हंं . मं मम्मी
बरंय, मं मम्मी पण मानवलंय
मम्मी मला, मला म्हणे, मम्मीकडच फोन दे म्हटलं, अहो मम्मी किराणा आणायला जाईल
का म्हणे मंग आल्यान कर फोन म्हटलं, करेल करेल
मम्मी माला मग म्हणीत होती, फोन आला होता का तुला? म्हटलं मला नाही फोन येईल बाई, अन म्हनी फोन करून पाय म्हटलं, बळच कसा काय फोन
असे जमत , आता बळच, बळच कसं काय फोन करायचा गं
हम्म!
हा मंग, आपण ती असं बोलवेल नाही पहिल्यापासून वरून आपल्याला आ बळच हे फोन करून अं म्हणायचं का काय, आम्हाला नाही बोलवलंत?
हम्म!
असेल काय करावं, काय नाही म्हंटलं.
म्हणे मला तर काही फोन नाही आला, म्हटलं मग यांच्या हेच्या वर येईल असल म्हटलं. त्यांनला विचारुन
हां हां. हां हां, आगोदर विचारा, हां. आगोदर म्हणतं असलं ना?
हां हां म झोप म्हण
अ?
कीव अबि बहोत टाईम बाकी है.
पाहून झालं, हां नां. पाऊन पाऊन नऊ वाजले, छोटे दादा आले वाटत, झालं कां त्यांचं जेवण बेवण झालेलंये?
जेवणं वगैरे झालंय त्याचं.
रोनीची सासू कशी, चांली तरा, तरा, तरा
दे माझ्याकडे
ऊन पडलं पाहिल, हां नां, तुम बाहेर बसलेलं आहे काय?
नाही ग इथ .
तुम्ही बाहेर बसलेला आहे?
हॅलो! नाही नाही याच्यावर हा आवाज येतोय का? थांब
थोडा थोडा येतोय
आला का आवाज? हां
हम्म. कशावर या ऍपवर का ऍप वर आला होता कां?
बाकी कायं चाललं आजून हां त्यांचं झालंच नाही त्यांचं त्यायचं जे होणारं आहे ग.
आम्हीं दोघीं रायलों होतों.
हां काय ममी किराणां आणायला गेल्या कां?
हा किराणां आणांया उद्याच दे नैवेदयाच स्वयपाक न्यायचा ना ग करून चागक्या ते करावं लागे न उद्या.
हां उद्या ना. हम्म. हां नां तेचं नां आता आम्हाला उ उद्या त नाशिक कला जायचं हां हां.
हा दुकानं तुम्ही कां अस का दिवसभर थांबणार कां नाशिक
आं.
नाहीं सहमतानी पर पण असं.
तेचं नां आठ वाज
तरी पण मीटिंग आहे आठ वाजतां. पणं आता मीटिंग पर्यंत पोहोचतो कीं नाहीं आपणं असं
नाही आता उद्या न्यायंचच परत नोकं आता जाऊ ना अडचणी येत्या काही याला जा येतं नाही हातांवर त्यांनी अमाउ.. चळ मोकळी येवून राहू देत नाही हो स्ट्राँग.
हम्म हम्म.
म शुक्रवारी?
तेस मला यांचं. हां हान मी पण तेच म्हणत होती शुक्रवारी करायचं कां बां असं?
तेचं नां केव्हाय नां ऐकलं नाहीं तेव्हां आता बसले ना ते आपलं मुलगी आहे. तसं नाही दादू त्या त्याचं आहे उद्या ये नैवद्य न त्यान चालू केला तो. त्याच्यामुळे त्यामुळे हा उद्या एकविस तारीख आहे त्यांची एकवीस तारखेला केंद्रात नैवेद्य राहतो.
मग त्यांनी त्यांच्या हां त्यांनी त्यांच्या हिशेबाने केलाय ना.
तिथ नी ऐकायला बाकीच्या ऐकायला तयार पाहिजे त्यांनी नेला. धक मारून कधी पण आपण पण आपल आपल उरकून घेतलं असतं ना. पण त्या दिवशी दिपाली ताई नव्हत्या, दिपाली ताई म्हणे मला यायचंय. तुम्ही मला टाकून जाऊ नका. उद्याची ना हा उद्याची ना.
हां मग उद्या त्यांचं नैवद्य आहे का?
हां उद्या नैवेद्य आहे त्यांचा.
उद्या नैवेद्य य आणि मग म्हणून तेन त्यांनी उद्या ठरवलं असं.
हां. त्याम्हणे मंगळवारीची ती बाई दुपारी मग आखाड तळायला लागेल आम्हाला हम्म. उद्या घे मंगळवारी जाऊ घेऊन सगळं नाही म्हटलं होतं म्हटलं आपलं आपलं शु क्रवारी जाऊ म्हटल पहिला शुक्रवारी प करून घेऊ, मागच्या वेळेस नाही का पहिल्यांदीच घेतल होत करूण पहिला वार आला तो.
हां हां हां नाई मंगळवार पण चांगला आहे तसं मंगळवार किंवा शुक्रवार पण मग असं अस चालू होता,
शुक्रवारी नेमकी दिपाली ताई नव्हती. दिपाली ताई म्हणे मला मांडव परतनीला जायचंय.
हा म त्यांना विचारलं परत विचारलं का त्यांना, कधी म्हंटलं का?
नाही त्यांची एकवीस तारीख फिक्स आहे ना आता घ्यायची केंद्रातली. त्याच्यामुळे त्या करतीलच उद्या. हा हा हा, करतील करतील ते आपण कर,
त्या पण करणार आहे का? नाही तर मग असा अजून एखादी जोडी असली तर केला असत शुक्रवारी, असं वाटत होत मला,
नको नको शुक्रवारी बरे आहे, नंतर ते नंबर लागले का एक एक एकाचे, एक एक एकाचे, ते म्ह सगळ राहून जाईल त्यापेक्षा उद्याच्या उद्या घेऊ उरकून.
हम्म
ए कर बंद,
बर बर